हॅलो.
हॅलो.
हा बोल. तू म्हटलीस मला पाचच कॉल करायच म्हणजे त्यामध्ये पण आले सोड पाच कॉल केले की. लागत नाही पण ह नंबर वरती मी किती वेळा कॉल केल तरी अंदाज.
आता सहा-सात वेळा झाला अस ना बहुतेक हो.
ह चालते. आणि काय.
खणी. जेवण ते नावतच. हे नाही बन केली मम्मीण ना.
आता ते कामाच्या हे ना होत आधी केलेल्या त्यामुळे होत नाही ग. घरात बसूनच आपलं कायत कायत करायचं मग काय करायचं.
हो
आमची मम्मी पण तेच म्हणते आता होत. ते होत नाही म्हणते आता करायला. दहादाहा वला लागतोय जरा तेवढंच डिगी डिगी करत जा म्हणून. तब्येत व्यवस्थित राहत्या म्हणून खरं नाही आता. टाकल्या ती पण नाही म्हण त्या आता होत. आणि थोड दिवस तिथ ना पुढं मग काय. आणि तिथं कसं व्हायला मिळते काय संगमनगर. ला माल भरपूर आहे आणि बायकाच नाही. जो कोण कामला.
काम पाहिजे.
हम् हम.
हॅलो.
हा बोल के हॅलो.
पीठ मळालंस काय.
हम्म काणालावल आहे.
वेळ झाला ग स्वयंपाकाला.
होय रोजचं आहेनला बघत ते मम्मी जरा दधनं भांडी करते आपोस बघत. तसच करतोय जरा जरा. ह तिला घेटलं दोन बंड्यावरून. कराले बाकरी.
बस.
हो ती करतेय का मी करतेय रात्री पण होत. हम.
भाऊजी म्हटलं आले काय नाही पडली बघ.
हनी पडले.
ती नाही आमच्या इथली ती मुलगी. पायऱ्यावर नि घसर त्यात दुरवानी. ग ती शतलदादा म्हणून होत ना
हा हा हा
तिची बायको पडली पाय बसली.
हो.
हम्म ती मामाचीच मुलगी करून घेतल्या ना.
हा ते नाव चष्मेवाला.
चष्मेवाला
ते भजन म्हणते तो?
हा त्याचा आवाज छान ये बई, मस्त म्हणते गाणे वैगरे. ए मला ते केकच शिकायचाये शिवा शिकवतीस? आपण करत नवतो काय एक दोनदा केलो की घरात.
आईसकेक.
आईस केक म मला ह्येचा केक शिकायचाय पावाचा आईस केक पेक्षा.
साधा पावाचा बटरचा असतोय ना ते.
ते मम्मीला येते ग आमचे मला येत नाही मैदात न घालून.
मैदा हा मैदा मैदा ते आमच्या तइ पण करतात बट त्या त अं डी घालतात तेने.
तुला गव्हाच पाठोलाय बघितलीस काय गव्हाचा? इंस्टाग्रामवर पाठवलेय बग मग सकाळीच पाठवलय.
मी काय सांगू तुला मी चार कमीत कमी बघ पाच सहा दिवस झाला असेल ते इन्स्टा पण ओपन कराय नई फेसबुक पण ह्या कामा ह्याच्या ट्रानक्राबच्या ह्याच्यातच कि कस ते काय नंतर बघता येतय म्हटल आधी करून घेउया, मनल हिच चार्जिंग वगरे नसल जरास नेट चालू कर तेला रेंज येते, त्याला कार्ड वगैरे घातल नाही ग जुन्या फोन, नवीन फोनला फूटल्यापासून तेवढच थोड पेन्सिल न चालवतय आणि ठेवतोय मध्ये आता जरा लइच खराब झालाय तो. काळ काळे आलय त्यावरती म्हटला आता हेच अ पेमेंट झाल की मग चालू करायच.
ते रेकॉर्डिंगच केलेत काय ते पंधरा वाचायच ते?
आल माझ्यात
ते आले ब पंधरा आल्यात, आता सआ झाल्यात ते. ते पण वेळ मिळाल तस कराव लागत. कारण अस आजूबाजूला शांत लागतेय ते.
हो का म्हणजे आप रेकॉर्ड करायचय.
पाच सा पॅराग्राफ येतात हा पाच स पॅराग्राफ येतात ते. म्हणजे व्यवस्थित वाचायच.
ते पाच सा पॅरग्राफच किती अठरा रुपये ये.
होय, छान ये की मग.
हम ते किती आता सहा जाल्यतन.
एकशे ऐंशी रुपये. पंधरा टास्क आहेत ना? दा टास्कच एकशे ऐंशी होत्यात. आणि वरचे पाच टास्क नव्वद रुपये.
नवद.
हम्म. आणि काय आमचा पण बाबांचा उपवास ये आज वरी करायची ये. आता करायच हम्म त्यांचा सोमवार असतोय दर सोमवार. सोमवार करत्यात मग मी पण परवाच बेंद्राचं हे होत पुरण जरा फ्रीजला ठेवलेल. दोन, तीन पोळ्या केल्या. दुर्वा अर्धी, मी अर्धी खाल्ले एक हा अजून हेनी एक घेऊन गेलेत. दुधपोळी.
हम्म
आता आमच्या पुरत हा आता आई पण नाहीत बाबांपुरतं वरी करायची वरईमध्ये मिरची असते. ते ना आपली हिरवी मिरची.
हम्म.
ती चेचून घालायची तुकडं घालायचं नाही लय छान लागत वरी.
चीच ना.
हम् हिरवी मिरची चेेचायचं जरासं जिरं. आणि हिरवी मिरची चेचून बटाटू घातलीस तर एक. खड बटाट चुरण काकाय.
हा चांगलं होत.
मस्त लागते खिचडीवाणी लागते. शेंगदाण्याचं कूट वर्ण. आंटी ने.
हम्म.
जर चेचून टाकलं तर आमटे नाही करत त्यांना तिकट नाही आवडत त्यामुळे काय नाही सपकच असते त्यांचं.
ह अद मी ते चांगलं लागत.
होय. अआज शाळेत बघ की निम्या वाटेत गेल्या दुर्वा. आणि रडून दंगा तू बसच मला म्हणून आता दोन दिवस.
ह हा.
स कंटिन्यू आणि ते हे सुजलंय का हानवटीच ते. ती बाई काय कि ल रक्त जास्ती आले. म्हणून टाईट पट्टी लावल्या ती दढ केसन येत नाहीत काय त्याला.
हा हा बांधले असेल ग हा.
आणि दुसऱ्या पहिल्यांदा बांधली. मग कमी म्हणजे रक्त आलं ग आणि थोडं. मग आनिऐकदा घेऊन गेलो संध्याकाळी सकाळी लागलेलं. आणि संध्याकाळी घेऊन गेलो मानी. ड्रेसिंग केल्या आणि तसलीस टाईट पट्टी तीन लावल्या. आणि तिला रॅश सुटलेय असं वडताना त केस निघतात ना वडल्यावर. आपण वॅक्स असं करतोय त्याप्रमाण. मग त्यांनी आज बारकी पट्टी लावा म्हणून सांगितले. आता बारकी लावल्या आता उद्यापर्यंत आणि काय करते काय माहिती अगा पण.
निघतय का ते राेत नाही.
तेच म्हटली पाणी ना निघत म्हंटली काय नाही एवढं. उद्या आणि याय लावले बड रेसिंगला आणि गोळ्या घाल म्हणाल्या तिला. गोळ्यानं उष्णता होत्या अगलय तिला.
होय.
होय म्हणजे जखम मुरुदे म्हणून गोळ्या. हम्म.
लि कविडदल का निम.
लिक्विड पण दिलाय पॅरासिटामॉलच ते कणकणवरच. आणि गोळ्या आणि दिल्या गोळ्या का आणली नाही मी आता. बघ दररोज सकाळ संध्याकाळी एक एक होती.
हम्म.
आता घालायची एक दोन दिवसाना. एक दोन दिवसाच्या आणायचं म्हंटलं आणि घालायला. पाच रुपयाला एक गोळ्या ते.
मोठे असते ना.
अंटंटीबायोटिक. ना औषध हा मग तसलं घे. द्याल ती लिक्विड मध्ये मग ती पीत नाही म्हटलं उलटी करते. गोळी पाहिली तर द्या म्हटलं गोळी लगेच जाते तोंडात. चावत्या आणि त्याला गोळीला. खरं लिक्विड तोंडात नको म्हणता वय. ते जरा जरा ऱ्हायलेलं नाही चावत बसत कार कार कर.
हम.
आणि लिक्विड नको असते खर आणि. दोन दोन मिनटं राहाला तेवढं बोलून कट करू. घरी परतो जातो.
हा चालते.
पाऊस काय म्हणतोय तुमच्या इथं.
आहे की सेमच असणार.
सेमच कस नाही परवा बघ की इत पाऊस नाही. काय आणि नदीवरती पाऊस धाप धाप धाप.
ह तस होतय की.
वय. होय बुडला असेल की खाली पडलेय खाली. खाली पडले. आता जातात की आता मुरगूबाईला नैवेद्य द्यायला.
होय. तिथं पण आलं नसेल सोडा अजून अजून नदीवरच आहे पाणी.
होय परवा. आलो बाई फास्ट तरी बरं झालं तेव्हाच टेन्शन आलतं श्रा्धला गेलतो तेव्हा.
हा हा तीकड ऐ काय ते हेला. होय ते रस्ताच बंद झालेत कि ते हित हूपरीच तेन.
हम् आता बंद होत रस्त आम्हाला.
आता झाला कि बंद आज. बंदच झालंय होय हूपरी, रेंदाल.
हम्म.
वरच तेवढं चालंय.
ह.
येते वाडत पुऱ्या वर्षी सोड.
कुठला नाही एवढा इतथं पाऊस नाही नदीच्या साईडला तेवढा असत. ते ईकड नाही एवढा. कोल्हापूरला केवढा पाऊस आहे बग भरपूर आहे पाऊस कोल्हापूरला. आणि इत नाही होय आमच्यात. तरी सांगाल त्या हळू जागं जाणार तर आणवीच्यात. कोल्हापूरला भरपूर आहे पाऊस. ते आपण जेवढं बोलते किनाई तेवढंच ते एक्सेप्ट करते बग मिनिट त्या मध्ये
हा थांबल तेवढ
थांबल तेवढं करत. नाही जेवढं आपण बोलतोय की नी तेवढंच एक्सेप्ट करतय. आणि ते हेला अस रिपोर्ट ला सगळ येतय.
हा रिपोर्टला दिस. बघितलं आणि ते चेक केलं ना कुठं बघायचं ट्रान्स्क्रिप्शनच. तेन.
ट्रान्स्क्रिप्शनचं तर काय नाही दिसत डेटा. फक्त कॉलिंगचा तेवढा हा कॉलिंगचा तेवढा दिसतोय.
ते म्हणाल ते नाही चेक करा म्हणून ते कुठे दिस.
कुठं दिसतं इथं नाही ट्रान्स्क्रिप्शनच्या नाईट शिफ्ट. कॉलिंगच तेवढं मला ते पाली म्हटली त्यात जाऊन बघ म्हणून. ए तेवढंच चाल
काल एक झालं काय?
बोल की काल काय?
नाही झालं काय म्हनल कॉलिंग
झालं झालं झालं ग सोमवारी.
आज होणार आहे का? मग ते बंद झाल्यावर टास् मिळणार नाही ते काय त्याला सांगतो तर
कुणाला, प्रियाला व्हय नाही बघकी चालू राहिलं तर करायच करायला सांगायचं?
हा तेच की सांगतो ग
तीस टास्क तीच जर आता चालू होत असते तर
ते काहीतरी कामात असते का सास सासऱ्या हा सांगतो की तिला हा हा ठ
कोण हाय
माझी हा